हॅलो.
हॅलो!
हम्म.
हॅलो. वैष्णवे, आवाज येतोय काय गं?
हा यायल. तुला बी यायला लागलाय काय?
हा आता आला बघ तुझा आवाज. काय अभ्यास करालतीस काय?
हा बसले बघ करायला.
हा हा.
आता एकटी बाहेर नाही जाऊ शकत.
काय म्हंटलीस?
होय. निवांत आहे बाई आत्ता. आता आणि चालू होते बघ थोड्या दिवसात आमचं पण.
ह मला किकत ना.
होय.
तरी पण संडेचं कधीतरी ठरवा जाऊन येऊया कुठ तरी.
कुठं जायचं? हं.
एकटच ठरलं की कुण तर एकटच काहीतरी असत म्हणून म्हणते.
होय. काय तर निघते कुणाचं काहीतरी.
टाकली.
व्हय. खवरेला खवरे सप्टेंबरमध्ये काहीतरी म्हणाल ती.
हम्म.
मग सप्टेंबरमध्ये तुम्हाला काय हे नसते वाटत.
म्हणजे काली रस्ते खरं म्हणजे रविवार किठे नसलेल काल पेशन दे का?
हां. मग? बघूया घे मग कुठं जायचं?
हम्म.
गाड्या पण नाहीत ग अस आणि प्रत्येक जण सगळीकडे वेगवेगळीकडेच आहेत असं गाडी घेऊन जावं म्हटलं तर कुठ तर.
सार तोक
तूय चार टोकाला पण आणि प्रत्येकाकड कुठे गाड्या आहेत.
होय दोघीच की.
हम्.
त्यामुळे अवघड पडताय तेे.
अ जरा रेंज मध्ये की आवाज ये ना मला तुझा.
हॅलो.
नाही येना ग क्लियर.
हॅलो.
आ बोल की.
हा आत्ता जरा याय लागलंय बघ
काय म्हंटलीस?
जेवण म्हणलं.
जेवण करत्या मम्मी
हम्म.
मम्मीचं पण काम बंद आय ग
हा हा.
त्यामूळं आता घरातच असत्या कधी तर करतो मी पण सोडं.
हा हा आता काय कॉलेज असतंय
होय कॉलेज आता काय नस कॉलेज नसल तर करतो कधीतरी. काय सगळं काय जमत नाय बाय मला
बरोबर तर करतेच
आ.
अ तुला काय तू शिकल्यास का नई?
जरां आता
हा मी पण तेवढच बाय भाकरी तेन अजून मला पण काय जमत नाय.
अन ते एकदा शिकलं की घरात तेच करा म्हणत्यात.
नाय तेच तर तोचं प्रॉब्लम हाय बग.
एकदा शिकलं की कराचं. त्यापेक्षा होय म्हणून मी पण शिकायलाच नाय.
होय बाय कुणाकुणाची झालीये बाळ पण झालेत.
अगं हिला पण ते बाळ झालं अ प्रीतीला गं
होय बघितलंय मी.
बघितले.
हम्म ह्याला इन्स्टाला हाय ती
हा हा तिजा जो नवराय की तो आमच्या क्लासमध्ये होता अकरावी बारावीला.
हां.
होय आम्हाला पण आधी काय माहितच नव्हतं हे
हां.
नंतर समजल्यावर आम्ही म्हणाली हा तर आमचा क्लासमध्ये होता की गं. लय डेंजरस हाय बाबा ते पोरगं
होय काय.
कुठल्या हा त्या इकॉनॉमिक्सच्या एक मॅडम होत्या.
हो.
आणि बारावी म्हणजे जरा स्ट्रीट घेत होतीत गं पयला
हम्म.
असाइनमेंट ते न सगळं म्हणजे वेळेवर जमा करायला पाहिजेत की. आणि तो काही दिला नव्हता, अन् त्याला काहीतरी हुभ केलेलं वाटतं व क्लासमध्ये. आणि काय बाई मॅडम मॅडमांच्या समोरनच काय बोलला नाही. क्लासमधन उठूनच गेला असं. सगळ लई डेंजर होतं बाबा ते पोरगं.
काय माहिती? ते तर कुठं, तूच मला एकदा म्हटलेलीस बाई प्रीतीचं पण लग्न झालं म्हणून.
आणि नंबर पण असेल माझ्याकडे. इंस्टाला आहे ती फॉलो मला. मग स्टोरी पण ठेवलेली.
हां हां.
मला पण काय माहिती नाही. इन्स्टावर हाय त्यांचं कळतंय सोड सगळ्यांचच स्टोरया ठेवतात सगळी.
हा, त्यांन लगेच कळते.
हम्म, आपण
होय.
कोण ती रेनू मुगळे?
हो ना.
हा, ते तर काय नव सोड बाई.
इंस्टालाच हाय मला.
आपल्यामधल्याच लय जणांच झालं वाटतं ए मधल्या.
होय.
कुणाच्या?
साक्षी पाटील तीज.
पण झाल तुझं.
ग ते ह पी ईच्या मॅडम होते. कि त्यांच्या गावची नव्हती.
हम्म.
कुरळ्या केसांची. हा कळाल कळाल ती.
काय म्हटलीस?
हा, घसते श्रद्धा घसते.
ती ही होती बाई आमच्या क्लासमध्ये, ती अनेक श्रद्धा धडके गं.
हां.
हं. आता कुठ हाय ती?
आमच्याच क्लासमध्ये हाय.
हं.
काय एवढं? काय अभ्यास करत नाही बाई ती!
हं काय करतोय घे. शाळेत येऊन कुठं करत होती.
शाळेत पण आणि इथं पण बाई, मागच्या वेळेस पण दोन विषय राहिलेले.
हं.
मागच्या सिमचं, मग ह्या सिमचं काय माहिती आहे. कॉम्प्युटर क्लासमध्ये आहेत ती पण
हं.
होती. बाई तिघी -तिघी बहिणी आहेत वाटतं त्या
हं हं.
त्या तिघीच्या तिघी पण हायता बाई क्लासमध्ये.
बोलत्या का नाही रिद्धी?
तेवढंच बाई! एवढं काय बोलत नाही. आणि कॉलेजमध्ये पण हाय. खरं त्यांचा त्यांचा ग्रुप वेगळा आहे जरा.
हं.
म्हणजे, त्या कसं ट्युशन ला लावायला नाहीत गं!
हं हं हं.
मग, आम्ही ट्युशन ला लावलोय.
हं.
त्या कसं त्या कॉलेजमधल्या लेक्चरला असं रेग्युलर बसत्यात. आम्ही आठवड्यात न एकदा -दोनदा. हां हां. चार दिवस दांडी आमची.
आता ट्युशन मध्ये कळतंय म्हणल्यावर चालतंय मग!
हां. सा क म्हणजे कॉलेजमध्ये काय शिकवतच नाही सोड. तसं बघायला गेलीस तर, कुठचं!
हां, अर्पिता म्हणालती. काय! टाइम मध्ये ऍडमिशन केल्यानंतर फि जास्त घेतात ते.
टाइम काय?
ऍडमिशन म्हणजे दिलेल्या डेट पर्यंत केलं नाही तर फी जा स्त घेतात काय म्हणालती बाई!
उ होय -होय दंड घेतात असं!
हं.
म्हणजे जास्त वेळ थांबल की, पैसे वाढवत्यात वाटतं.
मग, त्यांनी त्यालाच बसल्यात.
होय. पैसे काढायलाच बसल्यात त्यांनी तर पहिला.
त्याच वर्षात ठीक आहे. नवीन
होय. आम्ही कसं म्हणजे लगेच आमचा क्लासमधला, जे आमच्याच ग्रुपमधला एक मुलगा कणी तिथे नेट कॅफेेत कामाला हाय.
हं हं.
मग, तो कसं म्हणजे कळतंय न्हव ते नेट कॅफेवाल्या कस ऍडमिशन फॉर्म चालू झालंय म्हणजे असं भरायला तेन मग तो लगेच फोन करतोय फोन केले की आम्ही सगळेजणी एकत्र जाऊन एक करूनच येतोय मग सगळं ते
काय म्हणंटलीस
मग चांगलंय म्हणलं
होय आमच्या क्लासमध्ये पण लईजणी म्हणजे लई मुलींचे लग्न झाल्यात बाई आमच्या आमचा जो ग्रुप आहे तो जरा चांगला आहे म्हनायचा
सगळी हुशार आहेत अशी
हम
फर्स्ट रँक सेकंड रँकची आहेत
मग चांगला ग्रुप दिला आहे तेनी
होय तिथ सगळी तेच म्हणतात बाई आम्हाला तेच म्हटल शाळेत पण आमचा चांगला म्हणजे सगळी म्हणत होतीत तो फर्स्ट रँक वर पण मुलगाच असतोय तोच असतोय कायम आणि ह्या वेळेस बहुतेक अर्पिता थर्ड हाय वाटतं
थर्ड थर्ड रँक हाय तिचा
ह
सगळ्यांना कनी सेवनटी एट पॉइंट असं व पॉईंट वरन, एक दोन पॉईंट न हे झालय सगळ्यांचं.
हम्म. ते एकट्यालाच क नि चौऱ्यांशी आहेत
फस्ट रँकवाला हाय तो.
हा
आणि बाकीची सगळी सेव्हनटी एट पॉइंट मध्येच काहीतरी आहे दोघा तिघांचं.
मग अजून काही कन्फर्म व्हायला नाही सोड ते.
म्हणजे अजून को अजून कोण हुशार नाहीत सोड हेनीच हाईत.
हम्म.
तरी पण रिझल्ट लागल्यापासून आम्ही कुठ अस एकत्र यायलाच नाही अजून.
खाली चालत जायला लागणार.
हा मग बरोबर कळतय सगळ्यांचं. तरी पण हायत अर्पिता हाय, सेकंड नाही तर थर्ड तरी हायच.
काय म्हटलीस.
अरपिता काय म्हंटल.
तुझा आवाज येईना मला.
हॅलो.
हां बोलकी.
होय.
अर्पिताच रँक बघ. प्र प्रत्येक सिमला असत काय? काय म्हणल?
नाही. प्रत्येक सिमला म्हणजे फस्ट सिमला एक होता. मस- अ फस्ट इयरमध्ये. आणि सेकंड मध्ये मग तिजा रँक सरिताने घेतलेली.
हं आणि.
सरिता बाबर.
बाबर ना?
हां. ती. मग ह्या वेळेस काय होत काय माहिती? ती तिघ जण असत्यातच ती. तो सौरभ एक म्हणून असतोय मुलगा. ती सरीता न अर्पित- हे तिघी जण तिघजण क नी एकाच रेंज मध्ये असत्यात जरा. उगंच कुठ तरी एक दोन पॉईंट नच ग मागं पुढं असत्यात. आणि नंबर पण त्यांचं लय भारी पडत्यात.
हं. मग काय आणि?
आता काय झालं माहितीये? पहिला क नी कस जवळ जवळ येत नव्हतं.
हम्म.
आणि आत्ता ज्यांचे ज्यांचे विषय राहिलेत की-
त्यांचे नंबर दुसरीकडे पडत-